हॅलो.
हां बोलं.
येतोय कां आवांज.
हां येतोय नां.
हम्मं
कायं.
लकनी तचं भात्रंय म्हणलं मागच्यां वर्षीच कां आमचं.
नाहीं आताचं भरूं राहिले नां.
होव कां. अयं स्वयंपाक झालां
हां स्वयंपाक झालां, जेवणं झाले, आंज गुरुवार होतां नां मगं लवकरं. खरंच झालायं स्वयंपाक जेवणं, बिवन केले भांडी घासूंन ठेवले.
होव कां.
हम्मं, कायं ते, कायंतार ते. हांफ तिकीट करायला गेलं ती कडनं हांफ तिकीट करूंन आलें हां ते बच्चेे हांफ तिकिट नायं करूंन राहिले कां हां झालं बाई
हां म्हणजे आंता असं बीता हांफ तिकीट आहेचं नां
हे बंद होऊन जाणारं आहे नं आंता
बनूंन जाणारं आहे हो कां कायं माहित मगं आमचे बिटकोचे नवीन कामं ते कायं म्हणतां ते हॅलो आंज नाईट आहे कां हॅलो आवांज नाहीं येतं आहे तुम्हांला हं